हॅलो
ठेवू
हा येतो आवाज हा बोला की
आणि काय म्हणतेस
काय नाही बघा जेवणाला घातलेलं.
हा हा लवकर घातलाय की
होय तेच आज जरा कॉल कमप्लीट करायचे म्हणून म चालू होतं.
हा हा हा
हा म मम्मी म्हंटली करते मी तू हां जा म्हटली.
मी पण त्या गोळ्यांना पाठवलं ग ते असल्या गिले दंगा करतात म बॅग्राऊंड नॉईज एवढा नाही चालत तुला त्या नसल्यावर मग तुला करतो. फोन म्हटलं मग ते आता मळ्यायला गेल्यात हेनी गेल्यात ना धार काढायला. म त्यांच्यासोबत पाठवले तर होय आहे की होय आहे शेत आहे जनावर पण आहे. हे
हा हा
हे गावी गेलंत नां ब्रेक व्हायलाय काय? घरात नां आता आला हा ते हॉलमध्ये बसलं की थोडा येतोय जरा आत गेलं की जरा कमी येतय म
हा ते होतय आमच्यात पण नां आतच कमी होतय.
हा हा त्यामुळे हेनी आज सुट्टी आज त्या असतात घरी त्यामुळ त्या गावी जाऊन येतो म्हंटल्या धार काय म हेनी काढतात ना गई चं काय देते गई
होय ते खरं ते ज्याच्याकडून रोज घेतात त्यांच्याशिवाय घेत नाहीत ना करून तस पाण असला म्हणजे बघितला नाय कधी मी
हा हा म्हशी म्हशीच तस असत म्हस तशी करते की आमची आता काय म्हस आता गाब हाय मग ते एकच हात लागते त्याला ते आईंची सवय ना त्याला म ते आईनींच काढायचं त्याज मग ते बा गाई कसं कोणाला पण देता गाईच काय प्रॉब्लेम नीं.
नही मला ते माहित नव्हतं म्हणजे ऐकून होतं की फक्त ते एकाचीच सवय असले की कलाच हे करतात न
कुठ हेंची. तेन असं कोण नसल की आम्ही असं शेजारची पण आहेत त्यांनी काढत्यात. त्यामुळ ते गाईचं काय प्रॉब्लेम येत ते म्हसरांचा तेवढ प्रॉब्लेम येतय ते रात्री दहाला जरी तुम्ही कुठून आला तरी ते म्हशी तिला त्याच व्यक्तीने धार काढायची. हे अस असतय म्हसरांच हम्म. म ते काय आम्ही होय होय. ते येल ना की त्या ज्या त्याचा हात त्याला लागलाय कणी त्यानच कायम काढायचं असं असतय. म ते जरा रानात औषध पण मारायचं होतं म्हणून गेलेली मी.
हम्म हम्म हम्म कशा कशाच धान म्हनजे काय
आता परवा पेरलय. याच्या इकडं आणि एक राण आहे तिकडं जरा काय आता पै पेरणी पुढं गेली ना सोयाबीनं परत होतो आम्ही
हा हा हा
पुढे गेली मग आ सोयाबीन पेरायला चालत नाही आता मग डायरेक्ट शाळीत पेरायचं.
हा म्हणजे ते कस आता जरा पावसाच व्यवस्थित
हा व्यवस्थित नाय एक महिना लेट झाला ना.
हो
म त्यामुळं
येतील की येतो म्हणलेत ना मग त्यामुळ उशीर झाल्यामुळ ते लेट चालत नाही त्याला.
हम्म होय तस पण असते.
होय मग आता डायरेक्ट आता आणि थोड दिवस एक महिना गेला की शाळुच पेरायचा आता.
हा म्हणजे हे
एकच
ती ज्वारी
हा ज्वारी आमच्या इकडं आमच्या गावातलं ज्वारी प्रसिद्ध आहे. म्हणजे नुसता पावसावर असते आमच असं थंडीवर. एकदा पे पेरलानं हा म्हणजे इकडं असं पाणी वगैरे पाजत नाही आम्ही रानात.
हा म्हणजे पावसावर फक्त.
हा पावसावर फक्त, जिरायत रान येना म्हणून पाऊस त्यावर एकदा, एकदा दोनदा पाऊस पडला आणि थंडीचा म्हणजे असं लागली ना चांगली शाळूला कि छान. शाळू इकडचा, इकडे बऱ्याैकी सगळ्यांची तशचे शाळू कोण पाणी पाजत नाही. ह्या रानात.
म ते बर पडतय.
हा मग हीकड मळात आहे, तिथं तर काय मग तिथं वैरणच केलंय. मका कारगण हे असं जरा कडधान्य वगैरे उडीद मूग हे असं थोडक जरा जरा पेरले तुरी.
मग काय? हा निघते ते चांगलं उलट बाहेरच्या याच्यापेक्षा.
शाळू वगैरे घरचच असत.
हम्म हम् हम्, होय ते बाहेरच कसं एक एक कसं भेसळ पण असत
होय भेसळ पण असते आणि आमच आहे तर आम्हाला काय नाही कधी.
हा ते आपण व्यवस्थित होत ना, करतोय बाहेर नाही आता कि ती काय काय असं म्हणजे बनावट चालू आहे.
हो होय आणि ते औष द वगैरे मारताना ते आमच्या इकड औषध वगैरे काय नसते.
पूर्ण से सेंद्रिय काय?
हा सेंद्रियच पूर्ण असं औषध आम्ही कधीच मारत नाही शाळूला वगैरे ते अरविंदला तेवढं कवा तर म्हणजे ते फवारणी ते कीटकनाशक ते म्हणजे तेवढं माराय माराया लागते
कीडीचे आपले कीटकनाशक
हो होय मिळतात ते, औषध दुकानात असत. ज्या त्या ह्याच्यावर डिपेंड असते ना ते कसं हाय त्याच्यावर असतं ते, ते काय असं म्हणजे वेगवेगळ्या त्यात पण भरपूर प्रकार आहेत.
होय हा मला म्हणजे माहिती आहेत बऱ्यापैकी म्हणजे माझे पप्पा ते करत होते. पूर्ण ते त्याचे बायो प्रोडक्ट असतात. हं?
हा हा.
हा त्याच करत होते काम त्यामुळं कस काय असते वगैरे हा?
ते असत ते आणि ते औषध मारणारी पण वेगळे असतात, ते पूर्ण रान तिन एकारला मारलं. पाहिजे की ते घरगुती होत नाही ना मारायच तेवढं.
होय नाही होत ते भरपूर म्हणजे साईड इफेक्टस ते नाही होत त्याचे
होय तेत आहे एक जण टॅक्टरन वगैरे मारतात. कोणते आता वेगवेगळे ड्रोन वगैरे लय प्रकार आलेत, होय. भरपूर प्रकारच्या असेल.
सगळं करायलागेयच, आता लगेच होऊन जात.
होय आहे तर करतील थोडं.
काय?
हे करतात असं कस होईल तस जमल तसं करत्यात म्हणलं.
त्याआधी ते हँडपंप असायचे.
होय होय हँडपंप न कस थोडकं असलं की हँड पंप न मारतात हे आता मळात्र ज थोडं आहे त्याला हँडपंप न मारतात ते चालते ते ेरीला मुड तिकडे जरा म्हणजे भरपूर आहे ना शे मग तिकडे नाही चालत ते
हो ते जेवढा एरिया आहे ते वर होतते ना
ड्यावर असते त्याला पाणी पण न्यायला लागतेग तिथल्या तिथ पाणी पण सोय नाही ना तिकडं
हा हा हा
हेथ कस मळ्यात पाणी वगैरे आहे विहीर जिवायच आमचरणी जिरायत राणी म्हणजे पावसावर डिपेंड पावसावर काय
अस
पावसा बरच कायलत शेती होता
हा मग इकडं दुसरीकडें असेल तिथं म्हणजे बरेच जण असं इतर विहीर किंवा बोर पाडतात ना
हा बोर आहे इकडं मळ्यात आहे तिकड बोर आहे इकड बोर आहे त्यामुळे थोडकं काय असेल ते बोर न होईल थोडं ते करतात मग तिकडं आहे बर ते जनावर ज असल्यामुळे तिकडं जाणे ना भरपूर असते ना मग इिकडं कसं जायला होत
हम.
त्यामुं मग कर्तात होईल तसं कधान्य वगैरे सगळं घेतलं येतं इथ. केले जाय तोडायला पण बरं पडते. घरणंचळ करताय ना त्यामुलं काय.
हम् ह.
हम्.
ह ते बरं पडते छान म्हणजे सगळं व्यवस्थित पणाने आपण केलेलं असत. त्यामु त्या भरपूर म्हणजे त्यातलं जे विटमिन्स वगरे जे. का मिनरलस असतात ते व्यवस्थित मिळतात.
खायला मिते ना लान. कोर वगैरे आहेत त्यामुळ काय बिना औषधच जरा केवढं मिळेल तेवढं चांगलं असत.
हम्म हो म्हणजे व्यवस्थित ते जे. ते धान्यातन जे काय आपल्याला मिळायला पाहिजे ते व्यवस्थित मिळत आहे.
मिळते होय होय
नाहीतर ते आ आता किती काय काय असं चालू आहे म्हणजे मिळत नाही मिनरल्स त्याच्यामु
ण किती ते बघितलेस कॅन्यूज ला पनीर वगैरेच. हो त्या.
गायचं म्हणजे नको वाटाला लागले.
होय त्या आता घट. बरं आणि ते दूध पॅकेटचं दूध तर काय आता बोलायचं काम असत. नाही तेे कसलं हाय काय ह.
ते सांगता पण येत नाही व्यवस्थ कळत पण नाही. असं काय काय करायला लागलं.
हे करतात ते उघच ते तुकाराम मुंडे यांच्या. च्यामुळे ते बाहेर या लागले सगळं.
ते कळाय तर लागले पण तरी पण कुठ तर जरा चालूच आहे अजून. पण पूर्ण नाही झालं पण हो.
आहे आणि दूध पण आता महाग होण्याची शक्य. आहे कारण ते सगळं उढं महाग पनीर बनल.
दोन महिन्यापूर्वी झालेच की थोड मग आणि होल. त म्हणन हे तर लागलेत काय माहितीय आता.
काय काय होते आता बघया म्हणून आम सध्या विकणार होती माहित नाही मग हे आणि आता महाग होणार घरात खायला तर लागते.
हम्म होय ते सगळ्यात पहिला लागते भाजीपाला पण झालं आहेस कि महाग.
होय महाग झालाय सगळं महागच आहे आता. आमच्यात पण आता आज बाजार असतोय म्हणून म्हटलं तुला कॉल कर बाजारला गेले कि म आणि. लेट होतेय सगळं. गुणा आणि येन स वगैरे महिन्यांत
मंगळवार आणि शुक्रवारी असतो म्हणजे इतर वेळेस पण असत. ते पण मेन मंगळवार आणि शुक्रवार..
हे आमच्याकडं गावाचा म्हणजे गाव काही आमचं मोठ नाही छोटं आहे. ते रविवारी आठवड्यात नाही एकदाच असते बाजार.
हा हा हा.
का तर असं हे केल की मंग- शे शिटीमध्ये जाय लागते सिटी पण आहे जवळ.
हम्म हम्म.
आता नाही कव्हा लागल तेव्हाच जाऊन आणायला ते.
हम्म. तर आम्ही म्हणजे मम्मीला म्हटलं की आता लवकर नकोच काय आणायला. ते स्वच्छ ते नसतं त्याच्या मुळे ते घेऊ वाटत नाही.
घेवू वाटत नाही दूध पण असं गवळी वगैरे येत असेल की त्यांच्याकडून घ्यायचं मग त्यांच्याकड कस ते नी रतीत म्हंजे बाहेरच घेतलेल असत ना त्यांनी.
हो खरं त्यात पण ते कसं पाण्याचं प्रमाण भरपूर अ
ते आपण एकादा दोनदा घेऊन बघायचं कसं वाटते.
हम्म म्हणजे आधी आ आधी घेत होतो म्हणजे म्हणजे घेत होते गवळी इकडून पण आता आता नाही ते वारणाच आणतोय ते असतंय म्हणजे चांगलं.
हा हा हा काय घरचच आहे सोड दूध बाहेरच आणि काय ममीच्या तिकडे माहेरी पॅकेट्स घेतात ना म ते मम्मीला पण सांगितलं. ते गवळी एक जण येतात त्यांच्याकडून बघ बाई म्हंटलं दूध हे काय काय ऐकायला मिळायला लागले
होय ते पण म्हणजे व्यवस्थित पाहिजेत ना आपल्याला त्यांच पण काय सांगता येत नाही.
ते सिटीतले जरा तस जरा भेसळ असतेच ग. ते त्यांना फायदा जास्त मिळवायचा असतोय ना. हे खेडेगावमध्ये क माणसं शरीर बघत्यात. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास व्हायला नको असं खेडेगावातल्या माणसांची मनत
होय हम्म ते एक मोठ बेनिफिट आहे.
त्यामुळे ते कस ते सिटीत कसं ते व्यापारी आहे शेवटी. त्यांनी घेऊन विकणार ते रिअल शेतकरी किंवा रियल होय मग ते शेवटी ते मी त्यांचा फायदा बघूनच करणार की.
हम्म हो.
ते पण आपण चौकशी करून बघूनच घ्यायचं काय आता शरीराशिवाय जास्त काय चांगलं नाही.
हम्म होय कॉल कट होईल म्हणजे झालंयं हा मग काय करू थोड्या वेळानी करू
हा थोड्या नंतर करते तुला मी आता जरा बाजारला जाऊन
चालेल चालेल ठीकय हां हां ठीकय.
हा हा बाय.